हॅलो.
हॅलो.
हॅलो आवाज येतोय?
होय आला आला आवाजाला आला
हां हा बोला ना, कॉल केला होता तुम्ही बोला काय म्हणताय?
आला दहीहंडीचा सण, चोहीकडे आनंदाचे क्षण गोविंदाची लागली रांग, उत्साहाने भरला सारा रंग. हॅलो, उंच हंडी बांध लेली दिसे, तिला फोड फोडण्याची सर्वांना घाई असे. एकमेकांना साथ देऊन, मानवी मनोरा उभा राहून गोविंदा आला रे आला. जयघोष घुमे, ढोल डोल ताशांच्या तालावर सारे नाचू लागे. श्रीकृष्णाच्या त्या बालले. बाललीलेची आठवण, प्रेम धैर्य आणि एकतेची शिकवण. दही, लोणी आणि गोड पदार्थ सणामध्ये भात तात, आनंदाची साथ. दरवर्षी येतो हा सुंदर सण, आणतो आणतो सुख उत्साह आणि समाधान
खूप छान मस्त. अ थोडंना पण तुम्ही खूप छान सांगितलं, खूप छान कविता लिहिली. पण थोडी घाई करतात. थोडं हळूहळू सांगितलं ना की आणि कस टाइम आहे भरपूर आपल्याकडे तर शांततेत आपण ऐकू शकतो. तर तुम्ही मला परत एकदा सांगता का? नाहीतर असं करूया, तुम्ही तीन चार वर्चा एक पॅरग्राफ बोला म्हणजे चार लाईनी बोला आणि मला आता लक्षात येतं मी काय बोलले, तर त्याच्या खालची लाईन मी बोलते.
ठीक आहे चालेल ना चालेल ठीक आहे, मी परत बोलते हां.
दहीहंडीचं बोलतायत ना तुम्ही? बोला.
हो हो हो.
हम्म.
आला दहिहंडीचा सण, आनंदाने भरले अंगण. गोविंदाची लागली रांग, उत्साहाने दुमदुमला रंग. उंच हंडी आकाशी लटकली तिला फोडण्याची सर्वांना घाई झाली.
हम्म.
एकमेकांना साथ देत, मानवी मनोरा उंच रचत घामाच्या धारा वहात राहतात. तरी गोविंदा हसतच चढत जातात.
ढोल तशांचा गजर होतो, गोविंदा आला रे जयघोष घुमतो.
हंडी फुटताच दही सांडते. सर्वांच्या चेहऱ्यावर हसू फुलते.
श्रीकृष्णाच्या बालललेची आठवण, प्रेम, धैर्य आणि एकतेची शिकवण.
लहाननांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण साजरा करतात हा उत्सव आनंदात.
हो बंधु बंधू भावाचा हा सण जोडतो माणसां माणसाची मान माणसा माणसांची मान.
हो एकमेकी म एकीमध्येच असते खरी शक्ती. यातून मिळते यशाची भक्त
दरवर्षी येतो हा मंगल दिवस आणतो आनंद, उत्साह आणि हर्ष
दहीहंडीचा मंगल सण, आनंदाने उजळले अंगण कान्ह्याच्या गोड आठवणी, भारतात सर्वांच्या अंतःकरणी.
चल. चला आपण सारे मिळून दहिहंडीचा उत्सव साजरा करू आनंदाने. जय श्री कृष् णा जय गोविंदा सुख समृद्धीला लाभो सर्वांना.
हं हं दहीहंडीचा मंगल सण आनंदाने उजळले अ खालच दहीहंडीचा मंगल सण
आनंदाने उजळले अंगण, कान्ह्याच्या गोड आठवणी भारता भरतात सर्वांच्या अंतःकरणी.
गोविंदाची लागली रांग, उत्साहाचा चढला रंग उंच हंडी नभात लटकली ती फोडण्याची जिद्द पेटली एकमेकांना आधार देत.
मानवी मनोरा उंच होत घामाच्या धारा वाहत राहिल्या. तरी पावले पुढेच सरकत गेली.
गोविंदा आला रे जयघोष दुमदुमला ढोल ताशांचा नाद घुमू लागला.
टाळ्या जल्लोष आणि हास्य, सर्वत्र पसरले आनंदाचे दृश्य.
हंडी फुटता दही उधळते उधळले, सारे वातावरण मंगल झाले. श्रीकृष्णाच्या बाललीलेची आठवण. प्रेम, धैर्य, आणि एकतेची शिकवण.
एकीचे बळ सर्वांना कळते, सहकार्याने यश मिळते, लहान मोठ मोठे सारे जमतात, आनंदाने सण साजरा करतात.
मैत्री, प्रेम, आणि विश्वास, यांनीच सजतो जीवन प्रवास. दहिहंडीचा हा पवित्र सण, देवो सुख, शांती, आणि समाधान.
परत वाचा, परत बोला
मैत्री प्रेम आणि विश्वास, यांनीच सजतो जीवन प्रवास. दहिहंडीचा हा पवित्र सण देवो सुख शांती आणि समाधान.
चला सारे मिळून गाऊ, श्रीकृष्णाचे गुणगण करू, जय श्रीकृष्ण! जय गोविंदा, सर्वांच्या जीवनात सुख समृद्धी नांदो.
श्रावणातील मंगल दिवस, हा बोला ना बोला तुम्ही बोला.
श्रावणातील मंगल दिवस, आनंदाचा हा सुंदर उत्सव खास.
दहीहंडीचा आला सण, सुखाने भरले प्रत्येक अंगण. गोविंदाच्या उत्साही टोली, निघाली हंडी फोडण्यास भोली.
ढोल ताशांचा घुमतो नाद सर्वत्र पसरतो आनंदाचा गंध उंच हंडी नभात लटकते, ती पाहून जिद्द जागते.
एकमेकांच्या खांद्यावर चढत, मानवी मनोरा उंच उभा राहत.
एकी धैर्य आणि विश्वास, यांनीच मिळतो यशाचा श्वास.
घामाच्या धारा वाहत असतात तरी गोविंदा हसतच चढत जातात.
हंडी फुटता दही उधळते, सर्वांच्या चेहऱ्यावर हसू फुलते.
गोविंदा आला रे, जयघोष दुमदुमतो. संपूर्ण परिसर आनंदाने भरून जातो.
श्रीकृष्णाच्या बाल लीलेची आठवण देते प्रेम मैत्री आणि एकतेची शिकवण
लहानपणापासूनच मोठ्यांपर्यंत सर्वजण साजरा करतात, हा उत्सव आनंदात.
दही, लोणी, आणि माखन. कान्ह्याला होते अतिशय प्रिय धन.
हा सण शिकवतो हा सण शिकवतो सहकार्य
आणि वाढवतो बंधुभावाचे कार्य.
हा बरोबर.
चला सारे मिळवू उत्सव साजरा करू, प्रेम आनंद आणि एकतेचा संदेश देऊ.
बरोबर. अं मी एक तुम्हाला एक ना, दहीहंडी बद्दलच थोडसं सांगते तर तुम्ही ऐकाल, तुम्ही पण बोला, अं ते दहीहांडी हा महाराष्ट्र रातील एक लोकप्रिय आणि उत्साहपूर्ण सण आहे. आणि बरं मला एक सांगा ना तुम्ही कि हा सण आपण अ म्हणजे कोणासाठी करतो? कोणतं म्हणजे काय नाव असतं कि कोणाची जन त्यांची जन्माष्टमी पण येते काय नाव असतं? त्यांच हा श्रीकृष्णाच्या जन्माष्टमी अस असते ना बरोबर.
जन्माष्टमी असते आणि श्रीकृष्ण च्या जन्माष्टमीच्या दिवशी हा सण साजरा केला जातो. अ मोठ्या उत्साहाने सगळे अ छोटे मुलं मोठे मुलं सगळे ज्यांना सहभागी व्हायचं ते. छान एन्जॉय करतात दहीहंडी फोडतात हा.
आणि भगवान श्रीकृष्ण यांना दही, लोणी आणि दूध
खूप आवडतं हा आवडायचं बरोबर
खूप आवडायचं आणि त्यामुळे त्यांच्या बालललीलांची आठ वन म्हणून उंचावर दहीने भरलेली हंडी बांधली जाते.
हो बरोबर आणि ती फोडण्याची मजाच वेगळी असते जसं ते श्रीकृष्ण त्यांच्या लहानपणी करायचे तसच अ केलं जात तोच आनंद घेतला जातो. तो आपल्या मुलांमध्ये आणि स सगळ्यांमध्ये
हो आणि आता म्हणतात ना गोविंदा आला रे आला रे. तसं असतं खूप छान वाटतं तेव्हा पाऊस येतो गोविंदा येतो. सगळे मस्त एकमेकांच्या खांद्यावरती पाय ठेवता
फोंडा- फोडायची हंडी फोडायची.
बरोबर खांद्यावरती पाय ठेवून आजकाल मुलं मुली सगळेच
सगळे करतात हो त्यात काही असं हे नाही की मुलांनीच करायचं आता मुली पण करता. तात आणि स्कूलमध्ये पण करतात हा सण साजरा. सगळीकडेच करतात घरामध्ये पण करतात. रात्रीच्या वेळेला श्रीकृष्णाचा जन्म जन्माच्या वेळी रा रात्री बारा रात्रीच्या वेळेला बाराला श्रीकृष्णाचा जन्म झालेला असतो ना त्या वेळेला जन्माष्टमीच्या दिवशी रात्री पण तो सण साजरा करतात.
खरंच बरोबर आणि या सणातून एक एकता, सहकार्य, शिस्त, धैर्य आणि परिश्रम यांचे पण महत्त्व शिकायला मिळतं आपल्याला.
हो हो बरोबर.
दहीहंडी सण सर्वांचाच आनंद हो उत्साहाने पण भावाचा संदेश देतो.
हो.
चालेल खूप छान वाटलं बोलून. तुमच्याशी चला मग ठेवूया काय फोन चला बाय हो.